हॅलो हा येतोय काय आवाज?
हा येतोय ना काय करती.
काय नाही बसलोय आता क क भाऊ आलाय गण्या भाऊ मग तो म्हणे. हा तो म्हणे आम्ही चालोय म्हणे आरती दि आम्ही चालोय म्हणे. म्हणल.
बोली नाही त्याला
म्हणलं चांगली बात आहे. आता मी काय करू बरं सांग बरं इथ माझ्या दोन सुट्टय़ा झाल्या दोन का सुट्टय़ा. तीन सुट्टया झाल्याय मग ते पैसे भरून काय करू हम्. बग तो काय म्हणतो त तुझ स्वतःचा काम रायला का सु मारताय ही बाई माग ला गेली माझ्यासोबत झाला माझ्यासोबत चला. चला हम् त्यांच्या माहेरी यांच्या बहिणीच डेकोरेशन करायचं. पोरीच एक महिन्याच.
एक महिन्याचं डेकोरेशन करायला जायचय.
हा.
खर नई.
कोणच टिकीट? येयालाच नको ग तुमचे इकड असे करून टाकता तुम्ही. थंडी वाजती. जाऊत नाही चालेय. कसं चहा पिलो, आं. हम्म, तुम्ही चहा पिले. हा ठीक हे. ते बी गुळाचा चहा प्यालो
उठून डायरेक्ट बाथरूम
गुळाचा चहा पि काय ए बाथरूम मध्ये बघायला?
हम्म.
बबू, आ ब बू ठीक हे चालन.
क्लास ला चालीय का तू?
आ.
क्लासला चालली?
हा ना आग सुट्टया झाल्या बघते ना. तो क्लासच बी बघते.
ह्म ह्म ह्म ह्म ह्म ह्म.
मग चांगली आता. पुड